हॅलो येतोय आवाज? येतोय येतोय बोल बोल काय करतेस?
काही नाही ग चाललंय.
अगं ब आप टॉपिक रत होत. का म म मम्मीला म्हटलं त्याला पोटाला हिंग त्यारी लाव त्याला का गॅस पकडले काय माहिती मग ते रोल ऑन नाही. घेतलं का?
अ
का रोल ऑन काय वापरत आम्ही डिरेक्टली हिंगाची पेस्ट करतो. आणि ती पोटाला लावतो. आणि साठवून देतो लगेच फरक पडतो हे प्रश्न
आ
हा हॅलो हॅलो हाईई अगं म्हटलं प्रशिवला कोलिकेड म्हणून हे अ मेडिसिन आहे ती दिली होती. हा ते देतात पण ना तुला माहिती आहे. का हिंग सगळ्या बेस्ट घरातल्या घरात लगेच तो काय आहे मी पण दख केल त्याला मेडिसिन अवॉइड केलेलं आहेत. मी त्याला हा मेडिसिन अवॉर्ड केल्या शक्यतो. हो मी पण तेच केलंय मी पण त याला अजून आणि सवय झा त आ का ते
काढा
काढा देते तापाला काढा दे सर्दी झाली काढा दे बेटर आहे.
हा आणि ती स्वतःच नाही.
काय ते बरं आहे विनाकारण त्या नाही कारण बसायचं काही झालं क मा का काही झा का मडिसनो क